हां काय करायलस?
काय नाई काय नव खरीला सेरेलेक बनवायचं.
सारलेक होय हारी झोपलेलं नाही आजून?
नाई आता, नाही झोपून, उठलोय आता, आता जरासं, खायला खाऊन, आम्ही जाणार ये मोरणीच्या सेजला थोडे
काय, होय काय, मग तो हरी कुणा पशी थांबणार? हम.
तो पप्पा घेतो म्हणले, त्याला,
पप्पा होय, हा थांबतो का एवढा वेळ तो पप्पांपशी,
होय, हम,
आणि कृष्णाआला, काय स्कूलमधनं,
हा आला होमवर्क करायला य,
होय तो पण झोपत नाही वाटत, दुपारी,
नाही नव्ह, पिऊ,
पिऊ पण झोपलेली नाही बघ, ड्रॉईंग करत बसलेली, आता ड्रॉइंग कम्प्लीट झाले, झोप झोप म्हणते, मग आ आता मी कॉलवरर बोलतोय तर, ऐकत बसले मला म्हणते तुझी मीटिंग चालू आहे काय, एक, तो काय रडतोय, भूक लागली वाटत.
हम काकत घे, अस, हम्म,
मजा झालं वाटत म,
होय, बदमाश.
बदमास झालाय, रांगतोय काय?
रांगतोय, बसतोय, सगळ्या क्रिया लवकर येत,
होय फास्ट आहे तो, फायजी जी नेटवर्क वाला आहे ना तो.
काय झालं, काय झालं, मग?
किती ला स्कूल, सुटतं ग त्यांच.
तीन ला,
होय कितिला, नऊ ते,
नऊ ते तीन,
होय नऊ ते तीन आहे, भरपूर वेळ आहे की, कसा, मी हि, ज चिवच.
हा, भरपूर वेळ आहे, तरी आम्हाला वाटते, अजून जाऊ देत.
पोर घरात जास्त, बधमाशी करत, त्यामुळे असं आपल्याला वाटते की, शाळेत अस, ली बरी असतात पटपट, आपण कामावरू शकतो.
हम्म,
मग काय आता, चालूय त्यांना शिकवायला.
आता काय वन, टू ट्वेंटी पर्यंत चालू आहेत नंबर घ्यायचे.
हिंदी मध्ये अ, आ, ई ते तर शिकवाय लागलंत.
हा, हा, हा,
असून मग कधी जाणार आहे मोरणीच्या सेल नाही म्मा
ार वा जायचं म्हण
हा, हा, म्हणजे, ला की तो मग, जातायेत,
नाही झोपला की नाही, त्याला पण घेऊनच जाणार पण रडणार नाही नाही इकड त, कक तरी ब
हा हा हा हा हा म काय काय आलं सेल मध्ये काय झोपतो एक पाच मिनिट मी मोटंगर बोलाल हॉडसेट आलेचय
हम्म
हम हम् हम
बघूयात
मग काय बाई हा आता इत सरकणजी सगळीकडे सेल लागेल
लागलेत
लागले त सुरू येत ना हा दिवाळीला घालता येईल वेअर करता येतील अशा साड्या असतील तर मला कॉल कर हो
ओके परत
तो शांत झाला काय खातोय काय
नाही खात नाही ह काकेत नाही इकडे तिकडे फिराय आवडायला
होय असं झालं मग आणि काय म्हणजेच
काय नाही बघ नि वान आता सॅटरडे संध्याकाळी येतील हम्म ह
काय मी मानत तेव्हा काय मग
ह
आता बरं आहे आता तरी पाऊस नाहीये तर फिरता येतील तुम्हाला कुठेतरी तर ते आल्यावर परत पाऊस चालू झाला तर मग काय आवड आहे आता हारी मोठा झालाय ना तसा फिरू शकतोय सगळीकडं
एक कृष्णा पटकन
हम्म हम्म मग आता ते सगळ्यांनाच घेऊन जाणार तुम्ही तेल ना
होय सासू मी जाऊबाई
अ हो परा
होय पोराणा बसवायचं रिक्षातच
हा हा हा हरीला घेऊन ती दोघं मॅनेज होईल का पप्पांना
करायचं आता तसंच
हम हम
गर्दी आहे ग मग तर घेऊन पण दुकानात बसायला काय प्रॉब्लेम नाही पण गर्दी आहे ना
होय सेलमध्येध ल भरपूर गर्दी असते आणि धक्काबुकी करतात मग तो रडायलाच गर्दीमध्ये अजून ह् आणि अजून छोटा आहे ना जरा मोठ असेल तर चालते् म आणि काय म्हणतीस?
थांब दोनच मिनटासाठी, हॅलो. हॅलो
हॅलो
हा बोल. आवाज याला का माझा?
हा आवाज यालाय खरं लांबूनचं बोलल्यासारखा आवाज हाय.
काकत आहे ना ओ उतरण झालाय.
हा हा असू
होय, बडस वगैरे घालतीस तर चालेल की.
हम्म. काय झालं?
चालतय ठीक आहे त्याला खायला घाल म आपण नंतर बोलूया.
हा ठीकय, ठिऊ म.
हा.